बोल बोल. आताच जेवण झालंय.
हम हम.
चालू आहे आता मोबाईलच पाहायच. आज आराम
हम्म.
यश घरी गेलाय ना?
तुझं झालं का जेवून? हो ते करूनच गेला.
हा. हम्म किती वेळ ठेवायचा आहे कॉल?
तुला जर फक्त कमप्लीट करायच असतील तर, दोन दोन तीन तीन मीनीट ठेवलं तरी चालणार आहे.
दहा मिनिटाच आहे ना काही तरी?
हा हो.
दहा मिनिटाचा टाईमिग.
हो दहा मिनिटाचा आहे.
ठेवा पाच मिनटं.
हम्म, ते याचा आल काय अ ह्यो ट्रान्स्क्रिप्शन च आलं?
ट्रान्स्क्रिप्शन हो झाला माझा तो, मगाशी केला.
पन्नासच आलय?
आं
किती -किती आले तू टास्क?
काय बोलतंस?
ते किती आले होते टास्क?
वीस आले होते टाईप करायला.
परत आले असतील ना मग.
आं!
परत पन्नास आले असतील.
नाय, हो. अजून नाय आलेत दुसरे.
हं हं तुला. लवकर नाही केले म्हणून. जवा आले-जवा आले होते ना तवाच कर. नाय- नाय अधी आला असल.
हा!
आम्हाला तर तीन चार हप्ते झाले येेऊन, आम्हाला तीन चार हप्ते झाले येऊन.
मला परवा आलाय कधी माहितीय रविवारी आलाय हा टास्क. मोबाईला पण मी ते एक्झाम म्हणून मी केेला नाही.
फॉम लवकर भरला नसेल मी.
माझा मध्येच बंद झाल
त्याचा ते फॉर्म लवकर भरला नसलं,, हा हा. त्यामुळ नसत म आपलं.
मी आता परत मध्येच चालू केला होता ना! सगळं इन्फॉर्मेशन आली म. त्यांनी विचारलं ते एवढा वेळ ए
हम्!
एवढ्या दिवस आपण त्याचे चार पाच रिझन होते, मग त्यातला एक दिला होता.
हं!
मग त्याच्यानंतर हा टास्क टाकला त्यांनी आणि मग त्याच्यानंतर परत फाय पाच कॉल करण्यासाठी आलं परत टास्क.
टास्क आता ते येत राहते प्लस कॉल येत मग आपल्याला.
हम्म!
आता हे पाच झाले की परत येतील.
हा हा! कॉलच
हो ते तीस हो तीस अ कॉलचा आहे त्योव.
हा!
पाच पाच येतात तिच्यात. आणि ट्रान्सक्रिशनचा ते भरपूर आहे.
हम.
आम्ही तिच्यात तीन तीन हजार केले होते टास्क स्वरूपनी भरपूर केल तिच्यात.
हम्म मला तर हे वीस आता मगाशी दिसत हा.
त्याडी मलायाळ. त्याचे पैसे पण पडले असतील तुला आताच लगेच. पडले असतील त्याचे पैसे त्याचे पैसे पडले असतील तुला आताच.
नाही लगेच ना त्यांनी सांगितलं आधी चेक होणार.
हम् आम्हाला लगेच पडत दि जाऊ लागले.
ते कोणाच मग बघणार किती बरोबर आहे. जर एखादा चुकला असेल तर परत करायला सांगणार.
हम्म.
नवीन नंबर कसा ऍड करायचा.
तथ आहे ना अ. आपण ती च्यात रिफ्रेश करायचीत.
कशात.
रिफ्रेश करायची याच्यात जातो ना आपण.
हा,
त्यात आहे ना ते नवीन नंबर जोडा का असकाय.
पण मला ह्या मोबाईलवरून नाही करायचां मोबाईलच दुसरा. होओ
हा मग तिच्यावरून डायरेक्ट मग ॲप घ्यायचं ते.
हा हा आणि हे फॉर्म भरायचं.
हा आणि हा. ॲप घ्यायचा आणि यीच्यावर जस जसं भरलं तसं तीच्यावर भरून टाकायच. आणि ते भरल्या नंतर ते प्रोफाईल टास्क येईल तो भरायचा.
हा हम्म.
आणि तो टास्क भरल्यावर नंतर हे आपण फॉर्म भरले होते ना फोन फ्रेंडचा परत. हा एक आता ट्रान्स्क्रिप्शनचा ते फॉर्म भरायचे. तिच्यावरून. त्या मोबाईलला जो नंबर दिला तो नंबर द्यायचा आणि फॉर्म भरायचा तो.
हम्
त्याचा म स्रीन शॉर्ट ग्रुप वर पाठवतातो. नंतर येतात मग.
आधी फॉर्म भरून पानवायचा.
हा काय.
आधी फॉर्म भरून फ्शॉट पाठवायचा मग ते टासू देणार ना कोनचा वगैरे
हो हो नंतर घेणार ते. लोतरथ. हो ना फ्रेंड ची लिंक काय नाहीय त्या फॉममची मासाठी. एका फॉर्मची आहे लिंक.
पाठवून ठेवायला जी आहे ती.
हो.
कालचा पेपर कसा गेला मग?
गेला बऱ्या पैकी आता काय. ते लेसन फॅम तर आता काल पण दिवस धरलाय तिच्यात. लेसन पॅन बनवला आहे हबा कसा तरी लेसन प्लन, लेसन प्लॅन.
हा.
लिलाय तो कसा तरी आता येत होता. ब
हा.
त्याचे कॅरेक्टर ते फॉर्मेटच लिहिलाय बरोबर. फॉर्मेट बरोबर लिहिलाय फक्त कॅरेक्टरस्टिक होते ना.
हा हा मला पण ते नव्हते येत मी पण ठोकलेत ते.
ह
केले होते पण काय समजत नव्हतंं काय लिहायच आठवतच नव्हत.
त्याबुक मध्ये त्याचे प्रिन्सिपल दिलेले होते. हम्म. हो सेमच हम्म.
हम्म.
ते. म. तिथे आठवलं नाही ते परतेच काही.
तारजुन आनेचा क्वेशन केला होता का?
व अवश्य कर. हो लिहिलं तो काही पण लिहिलं त्याच्यात नव्हतं येतच नव्हतं काही.
पेपरच्या आदल्या दिवशी रात्री ते इम्पॉर्टंट क्वेश्चन बघितले ना ग्रुप वरचे त्याच्यात दोन, तीन वेळा टवसनमी टवसनमी होता म्हटलं काय बघूया. तो केला नशीब केला तर दुसऱ्या दिवशी पडला पण.
हम्म. हा बोल की जास्त करून क करी तुला मोठ नंतर क्लासरूम मॅनेजमेंट ते गेले होते.
मी कधी क्लीम नव्हता केला.
ह.
नशिब ती फिलॉसॉफी दोन मार्क्स ला तरी आली ते माझे वाटत होते.
तेवढे वाढले ते दोन मार्क. हम्. ल
एनसीटू किती बरोबर आहे तुझ्या.
एमसीयू पाच. काय करू. तू ये सहा सहा. म महाराष्ट्र काय. ॅ आज सळे ठोकले लेचीे.
त्यांची किती वाट लागते रे आपली.
हम्म. समजस नाही तुला. आलोय माझं मी.
तस बघतये
हो हो, सध्या आता तेच चाल कालपासून आधीपासून मोबाईलच.
होय. आम्ही ना विचाराला पाहिजे होतं सुट्टीचा डे.
हम्म. दिली असती बरं झालं असतं जरा.
कारण आता एक्झाम चालू आहे ना पी व्ही वाल्यांची. प्रॅक्टिकलचे वेगळे तर सगळ्यांना कॉलेजमधन काढलंय म्हणजे स''--'' सगळे बाहेरच आहेत कॉलेजमधले.
अरे.
थांबा मी कट करते परत करते.
हम्म हो हो कर.